हॅलो
हा बोला की आणि दिवाळीची चकली कशाची करतासा तुम्ही
चकली कनी आम्ही जरा मिक्स कधीतरी आणतोय अ पोहे जरा जरा ते हरभऱ्याची डाळ जरा ते हेजी काय आपण म्हणतोय फुटाण्याची डाळ पोहे, डाळ अस जिरं घालून कनय भाजून दळून आणतोय
हा
तुम्ही कोणत्या ह्याच करतायसा तुम्ही चकल्या
अ त्या ज बी छान लागत्यात आणि नसेल तर आपल्याला गऱ्याची आणि तांदळा सुद्धा चकली होत्या ते सुद्धा मस्त लागत्या खायला हा अ गरा कनी म्हणजे कस कराय सोप्या पद्धतीत तांदूळ आपलं भाजून दळून आणायचं आणि गरा गरा कनी ब कोण बटर म्हणजे बटरच पॅकिंग मिळतंय ते घालतय कोण अस तू घालतय त्यात तेल जरी घातलं तरी पण चालतंय
आणि गरा असं हे करून तेल अ तेल घालून असा ज जरा भाजायचा आणि भाजला की त्यात जरा गरम पाणी घालून कणी तो फुलत असच ठेवायचा मग तो चीकाटपना येतोय की त्याला शिजला कि त्यो हा शिजला कणी ते तांदळाच पीठ त्यात जेवढ मावल तेवढं घालून चटणी, मीठ वगैरे सगळं घालून ते मळायच त्यात तेल बील काही सुद्धा घालाय लागित नाई आणि अ म्हणजे आपण भाजणी चटणी करायल की वरण तेल घेतोय नई
ह
तस त्याला तेल घ्याय लागीत नाही अन् चकली मसाला आपली कुतमीर कोण घालतय कोण तीळ घालतय ज्याच्या त्याच्या आवडीनुसार राहतय ते आणि मग ते व्यवस् तीत एकमिश्र केल कणी तेलात तळून काढायच्या अशा खुसखुशीत चकल्या हुत्यात
हुत्यात काय हा, हा
खायाला मस्तच लागत्यात त्या
हा